आता ह हवाई विमान घर तथले आले पोहचत
काय म्हटलीस
चला इथ खरे फिजिकल म द खुम रान गेलं हा हा हा नोडतानी पारावीता ह विडतीडले हॅलो
हॅलो
एकच मिनिटं थांबा असंच थां
हां
अज ड्रायववर फोनचित पप नोडलात एअरफोर्स न कात पाहणेर मगा जा काय प्रो अ पावणेर मगा जा एअर फोर्स नग आनंत बटद डॉक्युमेंटेशन ्राय्हर ड्रायवर
ह कुठततीय नोडत येतव खर बघ फिती का लागग गेलेला आप चिकन म पास्ता
मारक इश पड नाताण फिजिकल आगल मतवंगग न हत खते पूर् ह बार्क लिस्ट सोडून काय करू नंतर सोडतो आता हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हां बोल
ये किस भाषा मे बाात कर रे े आप
अ ते ते एअरफोर्स परते निघालात की ग
होय ते फोन आला तर तुझा
मला कुठे एअरफोर्न्स ला घालवतीस
वरती निघाली आणि तुला फोन आ फोन वर तू बोलाल तीस मग मी काय समजायचं सग
म्हणजे आमच्या पप्पांच्या फ्रेंड्स आहेत काली
हा
त्यां कोणतरी ओखीचं आहे तिथ मग त्यां अप्लिकेशन निघ फोन के गं मलाशी
मग ती सगळी इन्फॉर्मेशन पाठवतो म्हंटली त्यांनी पाठवल्यात खरं माझ्या भावाच फिजिकल ला बसत नाही फिजिकल मेडिकल ला हला चष्मा आहे
कणाल चषमा आहे
माझ्या भावाला
चषमहीला
होय मग त्याने आता परत फोन घेतली म सांग माहिला मेडिकल
हा हा आणि काय मग काय कराल्यास
का ते मम्मीच्या फोनवर नाही भावाचा अकाउंट काढलास का
व्हाय
मम्मीच काढशील
दि काय ल ऐकत नाहीट न्ह ते सोम काय पण घातलोय मी इथे ज
ह होय माझ्या भावाचं काढलं
आपण भावाचं काढून काढून आपण बोलाल
त्यांनी बोलणार
आता फास्ट कंप्लीट करूया म्हणाले तुला करतो वे वेदी म्हंल्या आ ती धबधबा याला गेल्या फिरायला
हम्म
उद्या येणार
कुठं गेल्या
काय माही विसरल मी विचारायचं ती फक्त कुठे गेल्यास म्हटल्यावर धबधब्याला याल म्हणूनांग सांगत्या
हम्म
परवा पण सांगितलेली वाटतं मला जाणार आहे म्हणून
हम्म
आणि काय मग एकशे ऐंशी मिनिट पूर्ण करायचंय आणि आधी आपण चौतीस चौतीस झालत माझं
का जे जिथपर्यंत थांबत नाही तिथपर्यंत ना
तिथं पण थांबत नाही तिथं खरं लई काय काय चेंजेस केल्यात ना यात तिने आता की एकाच एक काच पर्सनला चार पाच वेळेपेक्षा जास्त कॉल लागत नाही असं काही तर
होय ते हायसोड खरं एकशे ऐंशी मिनिट झाले की आपआप फोन कर टास्क यायच थांबतात
हो तर आपण जास्तच बोललेलो आपण जास्त काम केलतो
हो य तेव्हा ते अपडेट झालं नव्हतं आ अपडेट झाले
काय माहीत मग तीस आातच थांबल
हा माहिती ह्यात तर पाच ऑटोमॅटिक कमप्लीट झालेले आहेत
व्हाय
हम्म
ते ऑटोमॅटिक कम्प्लीट झालं असलं तर मग पुन्हा येते वाटतं पुढं ते काही काउंट होत नाही
नाही पुढंच
गेल आपलं चौतीस पर्यंत
होय माझं पण म्हणलं थोडं ऑटोमॅटिक चालत
मी जर दुसरं पण मराठी रेकॉर्डिंगचं केलीच काय कम्प्लीट
ते माझा अकरा झाले काय
हम्म
त्यानंतर पुढे टास्कच येणार झाले
हम्म बस तीस आलती त्याच टोटल मी तीस केल मग त्या दोनशे सत्तर पहिला आली त्यानंतर दोनशे सत्तर तर आता पेंटिंग दाखवाली
माझ ते काय पेंटिंग ह अस
ते ट्रान्स्क्रिप्शनच येते तिने मोठं मोठं सांगाल त एका दिवसात तुम्ही वीस पंचवीस मिनिटं केला तर रोजच तुम्हाला- चारशे पाचशे मिळतात म्हणून. हॅलो.
हा. किती मिनिटं करायचं?
वीस पंचवीस मिनिटं म्हणली नव्हतीत होय तिनी? मग तुम्हाला तीनशे चारशे किती- ती तर मिळत्यात.
हो. व्हॅलिडेशनच मिळालंय म्हणजे कस - खर ट्रान्स्क्रिप्शनच काय मला पैसे आले नाही.
तुमी करायलाय का? मिळाले तुला?
पेंडिंग आहे.
तर मिळतात रोजचे तीनशे रुपये?
रोज कुठ? ते झालं बंद झालंय आता.
व्हय.
ते मला मराठीत वाचता, बात करता नाही आता आणि अगोदर-
तू कुठ बसलास आता? घरात आहेस?
हो.
हम्म हम्.
मुलगी का?
सगळी फिरायला चाललेत. मला वाटलं तू पण केेलस कुठं?
मी माझं काम होतं.
ते रामानुज तर गावालाच जाऊन बसला एवढ्या दिवस. अजून परतच आला नाही.
काय करणार आहे की नाही आयुष्यात?
नक्की. त्याला पण म्हटलं. त्याला पण चार पाच कॉल करायला येतात मग.
हम्म. चालत कि.
तुझं काय माहीत किती येत्यात आता. चार पाच करून बघूया. म ते स्टॉप झाले तर, स्टॉपच होईल वाटायलय. काय माहीत. माझ्या तर फोनवर कॉलच लावायला येत नाही. नाही तर मी माझ्या फोनवर लावून माझ्या भावाला दिल असत बोलायला.
का?
माझ्या फोनवर एवढ्या जणांनी कॉल लावल्यात. माझ्या संपल्यानंतर पण. मी जेवढं बोललो नसेल त त्या चौथ्यास फोन मध्ये. त्याच्यापेक्षा डबल तिब्बल- फोन झाल्यात मला.
काय भैया?
आणि मग आता ते दाखवते. कि माझ दुसऱ्यांनी कॉल करायचं लिमिट पण संपलय. अस झालय ते.
माझ पूर्ण कम - प्लिट झाल्यानंतर. माझ्या ह्यान पण चार पाच कॉल लावलेली मला. वैष्णवी लावलेली त्यानंतर- वेदिका पण त्यांच्या पप्पांच्या फोन वरन लावलेली दोन तीन.
आता बघ की, समज तू मला कॉल केलास तरी पण मलाहि- येतात तुझं.
व्हय व्हय.
असं नाय. कारण मला माझ टास्क फोन केलीती. नंतर मग परत मला दीडशे दीडशे दोन वेळा पैसे आले.
व्हय व्हय. असं काही तर हाय. खरं दोन हजार चाल हिला पण एका टास्क ला ऐशी रुपये आली नाही आहेत.
नाही. ते बोलण्या मधे इफेक्टिव्ह-
इफेक्टिव स्पीच कर मय जरा काही तर चांगलं बोल
काय बोलू सांग
क ह
काय आता काय इफेक्टिव आहे की चांग मसं बोल झालेी का त्यांचे मापू काढालाय
प्रोटेस्ट ला प्रोटेस्ट ला गेलतीस काय तू
हम्म गेलतो
काय दिसलेल का रंजीत प्रोटेस्ट कराल त तिने
कत्ता
ते दिल्लीत सुरू आहेत हे मैता्याना
हम् हम् त्यांचं कायज करू दे थोडं नाही
सोनम वाांचू
अ न म किर हो वाचुक
कसको त्याला उठ उचलून घेऊन गेले दि लिप स आणि हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं म्हणून ती रडायला लागली सगळी
चला पैसे नाही
त्यांच कशासाठी करायला ते बरोबर आहे खरं त्या्या माणसांना बोलावली त्या प्रोटेस्ट मध्ये ज्यांना ज्यांना ते चुकीचे आहेत माणसं देशद्रोही माणसं आहेत असा आतंकवादीमध्ये सामील होती ती पण होती त्यात
शब्द किंवा दुसऱ्यांच्या विरोधात
ह मी डोरा तोडलो
ना
पायात कायज बांधायला माझ्या मी तोडलं
का ते का बांधलेले
बांडत नाहीतय आता
हम्म हम्
पायात बांधायचं नसते म्हणत्यात एक एक जण एक एक जण बांधायचं असते म्हणत्यात.
बांधायच नसते.
मी ल दिवस झालं बांधल्याला अस झालंल ते तीन चार महिने
हम्स
काय वाईट तर झालं नाही म्हणून काढल नाही
खर दिसत नव्हत
हॅलो.
हुं.
तू काय कराल्यास.
काय नाही आताच जेवलो.
जेवलीस पण तू बहेर बहेर गेलतीस नव्ह ग.
होय येऊन जेवली.
वा. एवढ्या फास्ट कसं काय काम केलीस तू आज तूज तर जेवण लई स्लो हाय.
थोडंसच खाल्ले ना.
जास्त खात जा.
काय करायचं खाऊन खाऊन.
हे करण्यात आयुष्य जानार आहे असं वाटाले फक्त एक आठवड्यात पैसे येऊ दे दोन हजार.
कसल्या ग.
येचच की.
हा हा ह्याच वय.
तीस तारखेला हे आहे वाडत. तीस तारखेला पहिला राऊंडच आहे वाटतं तीस का एक तारखेला.
मेरिटलिस्टच्या.
नाही मेरिट लिस्ट एकोणतीस ला आहे.
हुं.
कायतर लिहिती तुला इसरलो आता. केवढं फुढं ढकलीत बघकी खर आता ते फायनल होत त फायनल जे ढकललेली पुढं त्यामध्ये त्या डॉलरच साईन नव्ह त म्हणजे ते पुढं जाणार नाही ते फायनल होतं.
मग ते ऑफिस ला होतच की ओ.
तेच केलं.
मग सकाळी फर्स्ट
ज्या दिवशी फायनल मेरिट लिस्ट लागल तेच्या दुसऱ्या दिवशी पहिला कॅप राऊंड आहे. दुसऱ्या काय तिसऱ्या दिवशी. आणि ते कॅपराऊंड आणि ते पहिल्या कॅपराऊंडच पण तीनच दिवस वेळ आहे आपल्याला.